हॅलो!
हां बोला!
हा हा!
हूं हॅलो!
हां बोला ना.
हा आत्ता आवाज आला, आवाज येत नव्हता तुमचा.
अच्छा.
हा आता आला आवाज.
झालं का तुमचं जेवण?
हो जेवण तेन झालं आवरलं सगळ, तुमचं आवरलं?
हो बाबा ते जेवण होतं ना आवरलं, कुठे घराची कामं चालली थोडी थोडी. आत्ताच फ्री झाली ना मी पण सकाळपासून बाहेरच हे.
हो हो बाहेर पण गेलेल ना कुणीकड तरी.
हा तुमच्या सोलापूरचेच होते ओ ते.
हो का
हा सवासिनी त्यांच्याकडे होत्या न, सोलापूरचेच होते. तुमचे ती गावाची खीर वगैरे ते बनवलती त्यानी
नाही आम्ही कोल्हापूरचे हाय ओ
हा मग कोल्हापूर सोलापूर तिकडेच बनवतात न, ते त्या आख्या गावाची
हा खीर बनवतात पण सोलापूर आमच्या इकडे नाही येत.
हा म्हणजे तुमच्या इकडचच न्हवंते जवळ जवळ असं हा हा हा ते तिकडचे लोक त्यांची भाषा जरा वेगळी असतना ना सोलापूरची पण
होय.
हा हा हा
हम्म मग आला जेवुन तिकडूनच
हो मग काय ह हा सोसायटीत कसं असतो आपण त्यांनी बोलावल तर आपण गेलो मग आपल्या वेळेस त्या पडली गरज क मग ते येतात असो नाही गेलं तर मग ते येतच नाही असं होतो.
आता मोठ्या मोठ्या फ्लॅट मध्ये तेन पण असच असतं ना.
हा गावातलं कस समजून घेतात लोकं जउदे बाबा काय असेन बिझी असेन पण आपल्या इकडे कसं मग त्यांना सहवासनी भेटत पण नाही ना.
होय.
बरोबर तेवढ्या सांगितलेल्या असतात.
परत नाहीत भेटत असं, बोलावायला गेल की म्हणजे तुम्हाला आधी सांगून ठेवलेलं काय त्यांनी
हो
आवाज ये ना झालाय कट व्हायला लागला आवाज.
काल सांगितलं होतं म्हटलं.
हा हा किती वाजता आला शाळेमधून
शाळेतून काय किती वसता वू एक वाजता एक दीड होतो म्हणजे एक वाजेपर्यंत येऊन जाते. पण कधी थांबवलं सरांनी काही काम असलं तर, मग दीड होतो.
होय ते पण होतय सोडा जरा इकड तिकडे काम असलं की वेळ होतो.
हो मग ते काय आवरलं पटपटाआणि केले. हो पंधरा जून पासून असते आमची. नगरपालिकेची शाळा आहे ना हम्म
हम्म म आता काय सुरू आहे आता.
एप्रिलमध्ये सुरू होते ना.
कोणते
सी बी एसी च्या स्कूल एप्रिलमध्ये सुरू होतात.
हा सीबीएसई एवढं माहितच नाही कारण का कधी एवढं म्हणजे
नाही त्यांच पॅटर्न वेगळं असं ते एप्रिलमध्ये एक महिना स्कूल घेतात मग मे मध्ये सुट्या देतात मग जूनमध्ये पण पाच सहा जून जे श शाळा सुरु त्यांना एक सव्वा महिना सुट्टी असते. आमची लगातार दोन महिने असते हो एप्रिलमध्ये शेवटची एक्झाम असते आमची यांची मार्च मध्ये असतेआणि एप्रिलमध्ये स्कूल भरते साधी एक्झाम नंतर हा पुढच्या वर्षाची आणि मग मे मध्ये सुट्या असतात.
हम्म हम्म हम्
हम्म हम्म असं असंत.
मग तेच म्हंटलं आता करून घेऊया आवरून. आलाय की नाही बघूया ते म्हटलं मम्मीचा पण कॉल आलेला.
अच्छा!
हम्म ते एक लग्न आहे पाहुण्यांचं रविवारी. मग मला म्हणज तय गावी म्हणूनच. तिकडूनच लग्न जाऊया मी म्हटलं नको इकडून येतो माझं मी म्हटलं म ते गावी जायला परत इथून दोन अडीच तास लागत.
ओ किती पाऊस पडतोय ना तेच ना आणि पावसात-
हम्म आणि किचकीच हो किचकीच अट होत्या नको वाटते कुठं. आणि मेन म्हणजे इथ कसं होतंय हा, पावसाचं वातावरण होतय परत म्हणजे कमी होतंय. मग त्याच्यानंतर ऊन पडते लगेच पावसाचं वातावरण होतं. असं होत असंच व्हाय लागलंय कालपासून,
आता नाही थांबायचा खूप जोराने सुरू झाला.
ए पाऊस सुरू झालाय काय तिकडे?
हो खूप जोराने.
हम्म हम् इकडे नाही आता होईल सुरू जोरात सथोडा. तोपर आता तर नाही आहे पाऊस हा
तुरू
इकडे नाही पाऊस अजून-
हो ना थांबून थांबून इतका पडतोय आज तर खूपच पाऊस पडला हो इकडे.
खूप इकडे नाहीचंय सकाळपासून जरा ऊ म्हणजे तुमच्याकडे पाऊसचला की होत की इकडे नसतंय वाटतं.
हम्म हम्म हम्म
हा आणि तिकडं पाऊस असल्यानंतर तिकडं पाऊस जर नसलात तरच इकडे पाऊस येतो.
हा ना तेच
हम्म आता नाही इंत पाऊस. आता इकडं ऊन म्हणजे बऱ्यापैकी आता वातावरण तरी झालंय. आता कधी येतोय काय माहीत.
हा ओके
हम्म मग तेच म्हटलं. मम्मीचा फोन येत होता, म्हणूनच ते झालं बघा तेवढ्यातच ती घोटाळा.
हा हा हा
मी म्हटलं आता डायरेक्टच करूया.
हा डायरेक्ट मुड ते. वेळ लागला, आणि तुमचा कॉल उचलला ना त्याच्या वेळी तोच उचलायला पाहिजे होता मी.
हम्म
असं झालं ते हा.
मी काय केलं इकडे उचलं नाय ते गेलं ना फेलच करा.
नाही ठीक आहे. गेलं ना तरी एकशे ऐंशी मिनिट म्हणजे तुम्ही रिसीव्ह केलेले कॉल. आणि तुम्ही केलेले कॉलेज सगळ्यांचे म्हणून एकशे ऐंशी मिनिट झाले ना. कि ते अप्लिकेशन तुम्हचे तीस काॅल, कॉल नाही झाले, तरी पण तुम्हाला कॉल करता येत नाही आता माझा त्या दुसऱ्या मोबाईलवर एकोणतीस कॉल- हा ना तेव्हा ते म्हणत होते की एकशे ऐंशीच्या मिनिटच्या वर तुम्ही नाही करू शकत. त्यांनी ऍक्सेसच नाही. दिला कॉल करायला.
हा मग आता झाले असतील की तेवढे मग.
हा मग ते एकशेऐंशी मिनिट माझी कं्प्लीट झाली असतील ना रिसीव्ह प केले ना मी कॉल आता बघ मी केला, तुम्ही केला, मी के तुम्ही केला. मग त्याच्यात ते एक्स्ट्रा कॉल झाले एक, दोन पण कि मग गेल.
म्हणजे रिसीव्हच पण धरतात आणि तुम्हाला केलेले पण धरतात असे मिळून दहा, दहा मिनिटं धरतात काय ते?
हो.
हा. हा.
नाही तर मग ते भरपूर पैसे होतील ना त्यांचे पण
म्हणजे, काय प्रॉब्लेम नाही ना आता.
नाही हो माझे दहा कॉल झिरो झिरो गेलेत मागच्या मोबाईलवर मी तुम्हाला काय सांगते तरी सुद्धा मला शेवटचा कॉल करता आला नाही का नाही कारण क एकशे कंप्लीट झाले होते ना माझे म्हणून. आता हे जे आपण बोलतोय ना. याचे पैसे अर्धे पैसे आणि अर्धे तुम्हाला मिळतात.
अठरावा कॉलमध्येध्ये पण आपलं होऊ शकतात की एकशे ऐंशे मिनिट दहा दहा मिनिटाचे.
होऊ शकतात जर आपण जास्त बोललो तर पण आता काय होतय ना सकाळी तुमच्याशी बोलली आणि तुमचा पण कॉल आला ना. दहा मिनिटानंतर कॉल आप हो अपकट झाला.
हम्म. हम्म. हम् नाही तेच होय काय.
हम्म, आधी त्या मोबाईल वरून केले ना मी मागच्या महिन्यात. तर नव्हते होताशी.
हम हम्
आपोआप कट न होते हो बारा मिनिट अकरा मिनिटं पण होत होते. आ दहा मिनिट. कटकट होतोय.
होय असं कस म्हणजे केलाच मिळत तसते
टेन्शन नाका जुना एक फॉल गेला ना तरी पण नेक्स्ट आपण रिसिव्ह केला ना कॉल कि त्याच्यात ते पैसे कवर्ह होऊन जातात आपले.
हा. म्हणजे आता कसं. आपले जरी अठरा कॉल झाली. तरी पण एकशेऐंशी ऐंशी मिनिटं होऊनच जातात ना.
अठरा मध्ये नाही होत. जनरली ते वीसच्या वरच होतात बावीस कोणाचे चोवीस मध्ये कंप्लीट झाले. कोणाचे पंचवीस म टाक होते लोकांनी ग्रुप क आता कॉले लागत नाही. ते ते सरण एके ऐंशी मिनिट कंप्ली झाले की कॉ लागणार नाही आणि रिसीव पण नाही होणार.
असं असत.
हा मग ते एकशे ऐंशीच्या मिनिटाच्या वर आपल्याला पैसे नाही ना देणार मग. त्यांना भरपूर पैसे द्यावे लागतील ना. तसं केलं तर.
हो आता हेलाच मला वाटतं किती, किती देतात काय माहित नाही. सोड्या एवढं मला
म्हणजे, तुमचे किती कॉल झाले?
माझ्या आत्ताय वीस एकवीस झाले असतात
हा मग एकशे ऐंशी मिनिट कंप्लीट नसतील झाले. तर मग येतील जर झाली असतील तर मग रिसिव नाही होणार म्हणजे, मी तुम्हाला लावला तर तो लागणार नाही. माझे किती झाले, आता दहा झाले वाटतो.
हा हा हा
मी रिसीव्ह पण केले ना आता बघा मी तुम्हाला केला तुम्ही मला केला अशामध्ये पण बऱ्यापैकी झालेच माझे. नाही ते पकडले तर मग डबलचे होतील असे.
असं पण असते ना ते
हा तसही असते म्हट ठीक आहे करू जेवढं होते तेवढं ऑलरेडी आपण खूप बिझी आहोत जेवढं होते तेवढं करायचं आता घरातलं काम पण राहिलेत काय
त्याच्या सगळ्यातून वेळ काढून करायला पाहिजे ना ते
हा ते आता वेळ आहे ना म्हणजे आपण काम कसं नंतर पण करू शकतो आता बोललं तर असं
हा तेच म्हटलं आता थोडा कॉल करून किंवा म्हटलं म्हणजे बाकीच जरी राहिलेलं संध्याकाळी पण तुम्हाला पण काम असते ना घरी ह
करून घेऊ आपण एक दोन कॉल करून घेऊ शेवटचे राहिले म्हणजे माझे तुमचे कॉल होऊन जातील ना मग तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी करू शकतात असं
हा आता आपल्याला अजून किती राहिले असल एक एक राहिले असेल असं मला वाटतं.
आता बघा मला ना आज उद्या सुटी आहे ना, मग आज उद्यामध्ये बऱ्यापैकी कॉल सं कोण टाकणार आहे ग्रुप वर पण त्यांनी त्या लोकांची लिस्ट टाकली वाटत त्यातून पण आपल्याला करता येणार ना् हम त्यात मी विचारते एक दोन त्यातले पण कसे कोणी हो म्हटले तर आपण त्यांना करू शकतो ना म्हणून असं म्हटलं पाच कॉल तरी होऊन जातील.
हो
नाहीतर काही काही लोक इतके विचित्र आहे आपण किती बोललं ना की बाबा आपण मी सुरुवातीला तर करू शकतो का हाच प्रश्न विचारते. तरी पण काही लोक कंप्लेंट पण करतात माहिती का?
परमिशन घ्यायलाच पाहिजे सोडा खर काय माहितय असंच झालं परवा पण एक म्हणजे मी नवीनच होते त्या दिवशी आणि मी कोणाला तरी कॉल केलेला म्हणजे मला आमच्या वहिणींनी नंबर दिलेला आणि ते पण अनोनच होते. आमच्या वहिनीच्या साठी पण मला म्हंटलं कर असंच करतात सगळी एकमेकांचा म्हणजे कुणाचा पण नंबर घेऊन कॉल पण म्हणजे मला काय सवंयच नाही सोडा पहिल्यापासूनच साधं मी नोन माणसांच्या सोबत पण असं कधी बोलत नाही. कि मला नाहीच आवडत ते असं म्हणजे एखा्याला जर बोलायच नसल तर आपण स्वतः हून त्याला बळजबरी करू शकत नाही बोल म्हणून हा मग वहिनींनी नंबर दिला तर ते एक फिमेलच होती.
हा
तीला मी फोन केला पहिल्यांदा मग माझ्या फोनला प्रॉब्लेम काय झालाय मला हे माहित म्हणजे की बाबा म्हणजे फोन केल्यानंतर माझला नंबर येतच नाही कोणाच असं झालंय.
हा
म्हणजे न मला फोनच लागत नाही आता तुम्ही अ नोन नंबरवरून फोन केलाय तर मला येतच नाही फोन अस होतय.
म्हणजे ऍपवरर की साधा फोन
अ साधा फोन वर
अच्छा हा हा हा ओके